हॅलो हा बोला की दहा स- सेकंद होईस पर्यंत आवाजच येत नाही.
होय आवो दहा - सेकंद होईन पर्यंत आवाज येत नाही त्यातला. हां हां.
बोला की बरं.
चहा पाणी झालं?
नाही आता करायचं.
हा हा.
तुमचं झालं?
आमचं चहा -पाणी झालं. जरा खोल्या लोटायच्या चालयत.
हा हा. आमच आता- का करायच सुरवात करायची?
हां हां.
ते मगाशी विचारायचं राहिलं. तुम्ही शेवळया- कशा करताय? बाहेरन करून आणताय का घरी करताय?
नाही आम्ही शेवाळया आमच्यात कोण खाईतच नाही. खाईतच नाही आमच्यात कोण शेवाळया. मग.
अहो तुमचे होय मग, तुम्ही असं ते बनवून घेत नाही काय? म वर्षभरासाठी
नाही नाही बनवून घेत नाही खायत नाहीत नाही
हा म्हणजे कोकण भागात कसं ते नारळाच्या शेवय करतात काय काय घालून दुधाच्या नारज दुधातल्यातून काय काय असते कि
ी शेवयची खीर करतोय पण तेवढ्याच आणि तेवढेच दुधा दुध शिकत दुधा शेवायची की आणि तसं नाही हे केलेलं म कधी
हो का असं करतात बा कधी मी पण कधी केलं नाही पण ते त तिकडं कोकणी लोक असं करतात ना
हा कुडे भावा हा प्रश्न केल्यात आणि म ते तेवढंच केलंय सालपापड आणि कुड्या मम्मी ना माहेरून ममी सांडगप ते आणि उडदाचे पापड म्हणा आणि ते हंडी पापड म ते म्मी हा मममी करून कायम मी कधी नाही आमच्यात कधी करीतच नाही मील पडच तेवढे करते ते पण मम्मीला टाइम लागते करत नाही तेवढंच करते
हा हा
नाहीेतर उडदाचे पापडा पण मम्मी पाठवते अ सालपापड आपडे तांदूळ चार दिवस कुजत घातले होत चार दिवस सण मुक्ती स्वच्छ धून वाळून दळून आण आणि मग त्याच्यात काही सुद्धा घालायच नाही नुसता पापुडकार किंवा मीठ घालून असं कोण जिरां घालतेय तेवढा आम्ही घालीत नाही जिरा जिरााडला कती मोडा आहे वक्त आणि मग ते असं काय करायचं एका ताटीला क अस स्व स्वच्छ ताट असं धुून पुसून घ्यायचं आणि पाठी मागलं असं पाटीमाांगल्या साईडला प्लेन ताट पाहिजे पाटीमाांगल्या साईड जराच हो तुम कने असं गोल गोल गोल फिरवून कनी गोल कर द्यायचा आणि पाणी उसळत ठेवायचं ह आणि त्याच्यावर पहिल्यांदा अस वर अ त्यात आत बाजूला तोंड घालून दोन एक मिनिटं ठेवायचं आणि लगेच पलटून उभं ठेवायच ते असं वापलती
तेच की असं आदनावरच्या बापड्या
हा अदनावरच्या आणि मग असं ते सुईन काढायच्या
हा सुईना ते लगेच निघते
सुई ना लगेच निघते स गल्ला स फिरवली कनी लगेच हातात येते खरं जरा असं आबदार अस बोट बोटाना त्याला अबदार असं कणी हे करायला लागते ते जरासं मोडाय बघतात ना जास्तचा हम् अ म का ते कसं अजून आम्हाला त्यातली सवय नाही मग आम्ही असं त्यात गोल फिरून वगैरे कधी तर असं देतोय नसेल तर आमच्या सासूबाई जरा जरा जरा संध्याकाळ त्याच कर आम्ही कधी करीत नाही
हम्म
क कराते
तथ पार्सल व मला फोन आहे काय इला प कोणी क याय लागला मला त ब होते कुरेरवालाचय काय बर बघून त झालाय का फोन करलाय का बघ स आता हा कॉल कट केला तर ते कट होईल ना ते तर बघ झाल त
तीन मिनटंले चार महिनटले त अन पा पाच मिनट पाच मिनिट हा बोला क
के
हम्
काय म्हटंला?
तुम्ही करीत नाहीसा का पापड्या तेन?
केलं की मी पण. शाबूच पापड केलं उपहासाच आपलं बटाटा पळीपापड
हा. हा.
आणि दुसरं काही नाही केलं बहुतेक ना हा कॉल ह्याचा आलाय कुरिअरवालाय पार्सर घ्यायचं होतं.
घ्यायचं होतं होय बघा बरं म आल्यात काही कांदीे.
मग परत लावता का तुम्ही?
मग होत नाही अ पाच कॉल झाली की मग झाले मग कॉल लावाय चालीत नाही मला दुसऱ्या
म्हणजे फोन यालाय म्हणजे अस कुर्यरवाल्याचा असेल असं वाटलय मला.
मग दारात येत नाहीत काय ते?
दारात येत नाही जरा तिकडं पुढं जरा रस्त्याकडे जायला लागत जरा घर आमच्या आतल्या बाजूला आहे नाही.
आहे का अरे अरे पाच मिनिट झाले ओ म्हणजे हे कॉल एकदा कट झाला ना पुन्हा कराय चालत नाही, ते पाच कॉल चालत पुढले कॉल चालत नाही मग डिस्कनेक्टिंग होते.
होय काय.
हम्म. मग हा शेवट कॉल आहे. नाही मला तुम्हाला.
होय काय आता काय होत बघूया काय? आता हा कॉल झाला कणी मी तुम्हाला लावून बघ ते मीस झालं तर पण होऊ दे! लागला तर करतो उचलता मग.
अ मग खरं तर तुम्हाला ते ह्याच्यावर मला तुम्हाला लावून चालणार नाही ओ पाच झालेत माझे. सव्वा कॉल आला कणी त्यानी तो हे त धरीत नाहीत.
मला लावून बघायचं हो.
लावून चालतोय लागतोय मी सुद्धा मिस्टरांना केलते. मागल्या टामाला सात कॉल कारण मला त्या टायमाला बोलायला कोण नव्हं ते. त त्या वर्षात त्यानी मला सांगितलं होत कि मग माझे पैसे पाकत नुसत सहाशे रुपये आलते मला वीस कॉलचे. सगळे कॉल मी ना पूर्ण केलते खर तिन म्हटली नाही म्हणली चुकीच केली तुन म्हटली प्रत्येक सात कॉल म्हण ते वरला कॉल तर धणार नाही म्हटली मी. दोन, कारण एका व्यक्तीला पाचच कॉल कराय चालत्या मग ते कॉल वेस्ट जाणार ओ.
नाय नाय उचलत नाही मी बोलात तुम बर त नाही हे कार हॅलो! फोन अस कं तेला न्याय लागलं की आठवतं ना मग.
उचला बघू कॉल कट होतय का बघूया उचला उत उचलून बघा?
हम्म कट झाला.
झाला का आता आला तर उचलून बगा कट होतंय की काय होतंय समजेल
कट होणार की ओ.
अ झाला तर होऊ दे मग बघा मग आला तर आता.
अन नको राहुदे ते एवढं हे झाले तुमच अजून कुठल्या अकाउंट वर टास्क वगैरे आलाय का?
आणि एका अकाउंट वर टास्क आलाय माझ्या. वरना त्यो कोणी रिसीव्ह अ मतो पुढच जाय पुढं जायना म्हणजे त्याचा कॉलच कोणाल लागीन झाला त्याच्यावरून.
माझं पण तसं झालंय अनेक अकाउंटर आले म्हण माझ्या जुन्या अकाऊंट वर आणि हे मिस कांचाय म्हजे आधीच एक क टास्क झालाय त्यो को सोनाली सोबत केलेला म त्याच्यावर आत्ता एक टास्क आलाय ह्या टास्क बरोबर. कोणते जर नंबरच पडना पुढंच जाईना. झालंय ते अधिक कार्य मिळवायसाठी कॉल करा म्हणते बघा
अ मते काय? प्रॉब्लेम असल म त्याला एखांदी मंग माझं बी तसच झालंय त्यातले माझे सात कॉल झालेत आणि कोणालाच कॉल लागेन झाले ते कॉलवर आण त्याच्यावर सुद्धा कोणाचे कॉल येईना झालेत.
हा हा हा हा. तस माझा पण प्रॉब्लेम झालाय त्या प्रॉब्लम तो ग्रु ग्रुपवर टाकायल पाहिजे जरा. मायासारखा जो पो प्रॉब्लेम हे अजून कोणाल तर झालाय. आणि त्यांनी ग्रुप वर टाक ख पण त्यांना अजून काही रिप्लाय आलेला नाही ये बघूया त्यांना काय रिप्लाय येतोय मग
त्यांचं सुद्धा तसंच झालंय की पंधरा च्या पुढे कॉल लागे ना मी सुद्धा त्यांचाच मेसेज सकाळी ग्रुपला टाकला होता मी टाकला होता यांनी मला कॉल केल ता टाका ग्रुपला म्हणून मी टाकला होता तो मेसेज करते आणि रिप्लाय कोण दिलेला नाही
बर तिच पंधरा झाल्यात माझे एक पण होहिना कॉल च होई ना कायच होईना झाले तुम्ही कधीपासून करताय कार्या अँप
अ तरी चार पाच महिने झाले आतापर्यंत असं कधी झाले नव्हते आताच व्हायला लागलं हे तर
बरं त्या आधी कसला -कसला टास्क?
कसला सुद्धा ह्याच्या आधी पण फोनचेच टास्क झाले तीन माझे खरं कधीच फोन लागला नाही किव्हा कट झाला नाही असं कधीच झालेलं नव्हत नाहीतर व्यस्त आहे म्हणून सांगतात असं सुद्धा नाही परत एकशे मिनिटा च एक ऐंशे मिनटचं पडतय ते सुद्धा आताण कधी झालं नव्हतं
होय का?
आता च व्हायला लागलंय बहुतेक काही तरी प्रॉब्लेम आला असेल त्यांच्या अँप लाच
ह- हा- हा- हा
नाही तर आता पण कधी असं झालं नव्हतं व्यवस्थित कॉल होत होते
ब आम्ही आत्ताच केलाय आमचा एक दुसरा टास्क आहे तेव्हा
आहे का? हा हा काजूच्या बियाणं ची कधी आमटी केला य का? काजूच्या बीची
ओल्या काजु ची
हा
ओल्या काजूची केली, परवाच केली तो म्हणजे एका मैत्रिण ओेले काजू पाठवले सिंधुदुर्गला असते ती परवाच केली गेल्या आठवड्यात
हा अ मता ती वाढली असतील आता तेथोढ्या अजून कशी राहिणार ते
पॅकेट असते तसच राहते होते अर आते बस कठीण झालं तर पण राहते की फ्रीज म ठेवली मी
हा फ्रीज मध्ये ठेवलं फ्रीज मध्ये ठेवलं मग एखादीी मऊ राहते असेल नाहीतर आम्ही आम्ही आज काढून ठेवलं नाही मग ते दोन दिवसात मग वा की मग आमला त सोडा त्या
मारले तर पण, ते युझ होतातच की ओ?
युझ होत्यातच की. खरं ते, अंगावर बिंगावर उडतेय नाही. हो वाळल्यानंतर, भ्या वाढत वाळल्यानंतर तेच हे असतय ना ओल- का वात नाही मग त्या कशा त्या?
सोलतात त्या आपल्याकडून, ओललंय त्या सोललंय की.
कशा सोलासा त्या?
नका ना. दोन भाग करून, हो तुम्ही कस- म्हणालायसा? फोडले नाही फोडून झाल्यावर आतला गर असत तो गर विकत आणलात.
तसा दिलाय व्हय त्यो? मी म्हणतो, अखंड दिलाय वाटतं?
नाय, नाय, असं दिल, पॅकिंग दिलय ओ ते विकायला असत ते. चालते, टायमिंग झाले बघ ते. ह. ठेवताय का?